हॅलो-
हा हा बोलालोय
काय करत आहेस. -
काय नाही आता जस्ट जेवण झालं बघा, तुमचं झालं जेवण. -
हो माझंही झालं, काय होतं जेवणामधे. -
जेवणामधे मस्त अशी भाकरी होती. - आणि काय होतं. अ सुख्यामधे- मूग डाळीची भाजी होती, बस बाबा अ लसूंची चटणी होती, राईस होतं आणि येळवण्याची आमटी होती. -
अच्छा अच्छा-
तुम्ही काय जेवला-
आम्ही येळवणीची आमटी, भाकरी, भात आणि- अ-
हां- तुला अर्ची म्हणत्यात. -
नाही नाही ते नाही. -
श्रावणी तुमची पण आता
अख्खा मसुरा होता. - अख्खा मसुरा होता, खूप छान बनवलेला जेवलो मी- आत्ता बाहेर फिरायला आले -
बाहेर फिरत आहे. -
हॅलो-
आ
हा आता काय बोललास
हो-
काय बोलणार आहेस
घरी मोबाईल फोन काढले, त्या दिवशी बाकी काय निवांत चाललंय का-
हो निवांत कसलं- या ऐजमध्ये निवांत बसून चालत नाही ना माणसानं, 'निवांत माणसानं- म्हातारपणी बसावं. -
बरोबर आहे, बरोबर आहे. -
कार्यासोबत वर्क चालू आहे. -
कार्यासोबत वर्क चालू आहे. चांगलं इन्कम सोर्स आहे, त्यामुळे आम्ही ते- त्यामागे लागला आहे चांगले इन्कम देत आहे आम्हाला काय जसं मी वर्क करतो तसं त्याप्रमाणे.
हा हा हा.
हा.
चांगली गोष्ट आहे आपण कितीच करय
हो हो करा निश्चिंत करा, चांगला आहे प्लॅटफॉर्म.
हो. छान आहे.
हो.
बाकी कॉलेज वगैरे कसं चाललं?
आमचं बघा ग्रॅज्युएशन कंप्लीट हाय त्यामुळ आता मी स्पर्धा परीक्षांचा स्टडी करतो यामुळे आम्हाला हो. यामुळे आम्हाला सुद्धा अ घडलेल्या गोष्टींच्या माहिती वगैरे भेटते.
हं हं हं.
हां.
छान आहे छान.
आणि काय?
ही काही नाही. आणि काही नाही चाललंय बघा.
काय चाललंय? तुमचं वर्क काय चाललंय?
आमचं वर्क आपण मी सुतार काम करतो.
अच्छा! सुतार काम करताय? अ हा.
हा.
त्याची माहिती वगैरे काय आम्हाला मिळू शकते काय?
मिळू शकते की.
हा दया ना ग.
आं?
तुमच्या कामा कामाबद्दल आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन हवी होती.
जे आमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
हम्.
हां.
ते काम म्हणजे कसं असतं
हां.
साईट वर जेव्हा आपण जातो
अच्छा.
तेव्हा मेजरमेंट वगैरे पूर्णपणे लिहून
हां
पूर्ण मेजरमेंट घेऊन तर कोटेशन काढावं लागतं.
अच्छा.
हा कोटेशन वगैरे पूर्णपणे काढून सगळं
हा.
तिला कन्व्हेन्स करावा. .
कशाबद्दल करता तुम्ही?
कन्व्हिन्स म्हणजे कसं आहे? आता मार्केट ला कॉम्पिटिशन जास्त वाढलेलं आहे.
अच्छा.
हे आज आम्ही हा रेट दिला तर दुसरा कमी रेटने करेल आसं.
पटवून द्यावं लागतं.
हा नंतर पॉलिटिक असते पूर्णपणे सांगू. काय आहे ना सगळं मेजरमेंट घेऊन ते सगळं. घेऊन परत ते मटेरिल तयार करून जाग्यावर जाऊन फिटिंग वगैरे करून झालय? करावं लागतं. आणि आपलं कस काय आहे? अ थर्टी फाईव्ह. पर्सेंट ते आपलं त्या मटेरियलच्या अ आपलं हे . नाही घरचं.
अ किती मिनिट झाला? बघू शकतोस का तू?
हा.
कॉल किती मिनिट झाला बघू शकतोस का?
अ आत्ता पाच मिनिटे झालेलेत.
अच्छा अच्छा.
आडलवू पाच मिनट नाही गेलेली.
हा काय बोललास तू? पस्तीस मिनिटं. या आ पस्तीस टक्के. पर्सेंट अच्छा कशावर भेटलं कशावर घेतलं तुम्ही थर्टी फाय पर्सेंट?
अ आपल्या मटेरियलवर राहत ते.
अच्छा अच्छा म्हणजे मटेरियल शंभर टक्के जरा झालं तर त्यातले पतीस टक्के तुम्हाला मिळणार तुमच्या वर्कवर अ डिपेंड ऑन वर्क नाही डिपेंड ऑन मटेरियल आहे.
हा. हार्डवर्क आहे पूर्ण प्रॉपर ॲक्युरसी सगळं.
म्हणजे तुम्ही अ डिपेंड ऑन मटेरियल वर तुमच बजेट देता त्यांना?
हा माल, मटेरियल, मजुरी सगळं द्यावं लागतं. किचन ट्रॉलीज करतो आम्ही किचन ट्रॉलीच सगळे बनवतो सगळे नवीन नवीन.
अच्छा अच्छा.
तुम्ही काय करता सध्या?
आम्ही सध्या यमपीएससी करतो.
हा हा ग्रामपंचायत काय करते? ग्रामपंचायत
ग्रामपंचायत काय करते म्हणजे?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
ग्रा हा ग्रामपंचायत काय करते? वर्क काय करते ग्रामपंचायतमध्ये. आम्ही सध्या यमपीएससी तो आम्ही त्याचा स्टडी करतो.
हा हा हा मग तुमच कस काय माहितीय.
हम्म आम
तुम्ही किती म्हणजे काय कस काय करता प्रॅक्टिस कशी चालू आहे काय?
अच्छा ठीक आहे माझी पर्सनल माहिती बोलता का तुम्ही.
हा
मी सकाळी सहा साडेसहा ला उठते. अर्ली मॉर्निंग वेकअप अच्छा अ मग त्यानंतर अ फ्रेश होते. वर्कआउट करते. मग वर्कआउट नंतर अअ थोडंफार इकडे तिकडे काम वगैरे राहते माझ. काम वगैरे आवरते. मग त्यानंतर हलका फुलका काहीतरी नाश्ता वगैरे घेते.
हा
मग त्यानंतर माझी अ लॅबला जायचे टाइम होते ना, मग लॅबमध्येध्ये आम्ही साडेनऊ ते दहा पर्यंत पोहचतो.
हा
त्यानंतर आमचा स्टडी चालू होतो.
हम हम
दिवसातून आमचे तीन सब्जेक्ट होतात.
गोष्ट आहे मग तुम्ही खूप कष्ट घेताय तुम्ही शिकण्यासाठी. काही
हो घ्यावेस लागतात.
हा आणि एवढ्या वेळेत तुम्ही कार्यालाही वेळ देताय म्हणल्यावर.
हो जरा खर्च स्वतःचा ही असतो ना त्यामु आम्हाला अ ते, कराव लागत इन्कम सोर्स आहे चांगला आपल्याला भेटत त्यामुळे ते चांगल आहे कार्या. अच्छा दहा मिनटे झालेले आहे वाटत कार्यावर.
नाही -नाही. झालेली बोला पण छान वाटतय बोलून. अजून दोन मिनिटे आहेत आपल्याकडे.
हा हा
तरी सध्या काय चालय मग आपल.
मी आता सध्या जेऊन बाहेर आली. थोड मैत्रिणी सोबत कॉलअप केलय.
हा हा हा
फ्रेंड सोबत पण कार्याला फॉलोअप केलत् ना.
हा
हो
चांगली गोष्ट आहे.
मग हा ठीक आहे मग, अच्छा अच्छा आणि तुमचे तुम्ही करा
आमचं साउंड सिस्टम आहे.
एक हळदी, लग्न समारंभ, नामांकरन सोहळा त्यासाठी आपण ते लावू शकतोय रिसेप्शन कुठल्याही शुभ कार्याला आपण ते साउंड सिस्टम लावू शकतोय.
त्याचा अ तुम्हाला, इन्कम कसं भेटतं?
इन्कम कस राहत मॅडम ते डे वर राहत ते पर डेच्या हिशेबाने जस असेल त्या हिशोबाने इन्कम राहत ते
अच्छा अच्छा तरी वेगवेगळ्या समारंभानुसार तुमचे वेगवेगळे इन्कम.
हा राहते, कष्ट खूप आहे पैसा थोडा कमी मिळतो पण कष्ट खूप आहे ना त्यात
हो
अ आयुष
दहा मिनिट होऊन गेलेले आहेत.
अच्छा ठीक हे ठीक हे ठीक हे
हॅलो हा एडिट करा न वं